हॅलो,
हॅलो, हां
हा, मं
हा,
हा तेच म्हटलं जरा काय करणार का सांगितलंस तर
सागंत्यात, सागंत्यात, सागंत्यात हे माझं -माझं काम मला पहिलं आवरुद्या.
हा- हा.
वेळ लागणार आहे त्यासाठी.
हा,
हा केलं का नाही, लावतो मस्त पैकी चरचरीत मग बघा कसं होते आणि काय होते?
हा,
हम्म, त्यावर कळते.
हम्, तिथं बघितल्यावर झाल्यावर समजतेस की आधी जर सांगितलं तर काही चालत नाही.
आरतीला सांगायच ना काय उपयोगला तीचा मग
बरं काय नही लाडाची बबा
आहे ना.
हा,
हम्म,
म आणि काय?
मं
काय नाही बाबा बसलोयं निवांत जरा पिशव्या आता सरळं करत होतो. मला भाजी करायची उपवास आहे, बटाट्याची भाजी कर
का?
बटाट्याची भाजी
काय
बटाटा बटाटा भाजी हॅलो
हॅलो हॅलो
हॅलो
आहे का मालक? हम्म